का? जेवलासा काय? हॅलो
सगळं येतंय काय पण बोलायला?
हाय की, आ हाय बघा तुमच्याकडं, हम्म झालं बघा तुमचं?
आमचं पण झालं. झालं
हम्म हम्म मग काय चाललय?
तुमचं निवांत?
हा निवांत, जेवलो आता. आणि जेऊन फिरायच चालु हाय बघा. हॅलो, तुम्ही जरा रेंजला या रेंज प्रॉब्लेम यालाय.
हॅलो
हा मला ऐकू येतय तुमचं, तुम्हाला माझं ऐकू येईना.
हा हा
ह हम्म जेवलोय आता, जेऊन फिराय लागलय ओ.
व्हय काय, हा हा हा ते अ तुमच्यात दिंडी गील ती काय इकडून
गेलती की, तुमच्यकडे गेलती?
हो, आमच्याकडं पण गिलती की अ
अ हा आमच्या इकड नांदवाळला जात्यात, दिंडीत न नंदवाळात आषाढी वारीला म्हणत्यात की पंढरपूर ते पंढर विठ्ठल ते येते म्हण पंढरपुरातन इकड आषाढी वाारीला.
भरपूर गर्दी असत्या ना तिथं?
नंदवाळात होय, भरपूर गर्दी असत्या.
साक्षात विठ्ठल तिथ येतय असं म्हणत्यात.
हम्म, बारा वाजता रात्री तिथं विठ्ठल येतंय.
अ हा हा हा हा.
दिंडीला, तिथं ही दिंडी जात्या
हा
आणि आम्ही पण गेलतो त्या दिवशी दर्शन घ्यायला दिवसभर दर्शन झालं आणि रात्री म्हणजे, एकादस दुसऱ्या दिवशी होती. आदल्या दिवशी दर्शन, एकादशी दिवशी दर्शन हुईत नाही नय आणि त्या दिवशी रात्री आ ओ पोरगच हुत एक वारल अटॅकन मंदिरा समोरच, हम्म गर्दी लय झालती
ह हा हा
हम्म
अ इंद्रायणी नदीला पूर आलेला बघितल का?
बघितलं की
तस देवाचं महात्म आहे. कट बघ मला सलाग ह
एका दिवसात
एका दिवसात पाणी उतरलं.
नाही मग आज बंदुर पोळ्या केला तसा का.
हो केलते की तुम्ही केलता.
केळतं केळतं पोळ्या केलंत पोळ्या केलत आमच्या इथ कांनुल करत्यात. चकल्या करत्यात, तुमच्याकडे काय काय करतात.
आमच्याकडं चकली करत्यात चकली करत्यात. अ घऱ्या करतात.
हा
करलतात हा हा.
हा हा घार्या करतात बेंद्रात. होम ह आमच्या इकडे आमच्या इकडे गोड चकलेतात गोड.
गोड चकल्या कशी करायची ती.
हम्म मला पण नाही येत सासबाईकातल्यात आम्ही तिकट करतोय. तुमचा आवाज कटवालाय जरा रेंज ला आहे.
हा हा नाही तिकटच्या खली कसं करताय तुम्ही.
तिकट चकली होय आम्ही तांदुळ
हा हा बोला की.
आम्ही होय तांदूळ परत, हरबरेचे डाळ उडदाची डाळ. पोहे, जरा जुंधळ घालून भाजुन दळुन आणतोय.
हा
आणि मग चकली मसाला, जरा जिरे चिचून घालतय, चटणी घालतय, मीठ घालतय.
हा
आणि तीळ घलतय एक
हा
गरम पाणी घालून तेल कळवून घालतो आणि हा अन तेल कढवुन जरा घालतय.
हा हा
हम्म तुम्ही कशा करतात.
आम्ही अ तांदूळ
हम्म
अ उडदाची डाळ अ हरभर्याची डाळ, आणि पोहे, जरास शाळू शाळू पण घे. आणि जिरं पण द दळून आणते त्यात थोडस जिरं पण घालायचं.
हा
आणि हे सगळं मिश्रण दळून आणल्यानंतर पाणी उकळायला ठेवायचं.
हा
आणि ह्या पिठात अ चकली मसाला, चटणी चटणी, मीठ, गरम मसाला, अ जरास वाट ल्यास लसूण, लसूण आल्याची पेस्ट पण घातली तर चाल त्या.
हम्म.
तीळ आखंड घालायचं. जरसं ओवा घालायचा. आणि मिश्रण जरासं तेल गरम करून घालायचं उकळून. आणि हे मिश्रण पूर्ण अस हे करून घ्यायचं. एक एक घासून घासून एकरूप करून घ्यायच. आणि उ कळलेल्या पाण्यात ते मळायच. मळल्यानंतर चकल्या करायच्या. चकल्या मंद आचे चे्वर चांगल्या भाजायच्या. खुसखुशीत होत्यात.
त्या तुम्ही कधी केलंयसा?
नाही ओ. तुम्ही केलता?
नाही हो ऐकून माहितीये गऱ्याच्या पण करतात म्हणून.
हा हा. आम्ही गऱ्याचे आप्पे करतो बघा.
करतायसा का?
हा गऱ्याची आप्पी करतो.
हम्म आम्ही पण करतोय. आप्पे करतोय, आंबोळ्या. परत इडली. गऱ्याच करते. हम्म तांदळाची तांदूळ कुचत घालून करतय.
हा हा तांदळाचे पण छान होतात नाही.
होय तांदळाची पण मस्त होत्यात.
हा हा.
हम्म हम्म.
मग तुमच्याकडे पाऊस हाय काय?
नाही. तुमच्याकडे हाय?
हाय आमच्याकड पाऊस भरपूर हाय.
कोकणात भरपूर पाऊस असतोय नाई.
होय भरपूर.
काय त्या पाव पावसाळ्यात हिरवगार वातावरण तिथलं. मस्तच वाटतंय.
होय आता आमच्या इकड भात, ना ना मलायची तयारीचालू असते माणसांची.
माणसाची एवढ्या धोधो पावसात काम करणे एवढं सोपंय काय हो.
हम्म हम्म नाही. आता खरं बघनाऱ्याला वाटतंय तसं. तिथं खर त्या स्टेपला करायला एवढं काय वाटत नाय.
वाटत नाही. काम करणाऱ्याला काय कळत असणार.
एक दोन दिवस जरा दम होतय. पण तिथन पुढे सवय झाली नाही आता आमच्याक एक एक मा माणसांची दोन दोन महिन्यांचीये. मी मगाशी आलोय बा. जेवलो. तू जेवलास? नाही पप्पा आलते म. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बरा आहे की जेवला काय? हम्म हम्म मग काय आणि? हां हां एक मे माणसानी जात तर दोन दोन मही अ महिन्याची दीड दीड महिन्याची रॉप असत्या.
होय काय हा.
हम्म त्यांना कसं आपल्याला वाट ते एवढं दिवसानी हिनी कसं काय हँडल करत्या नाहीतर काय असं
हा हा.
खरं तिथं गेलं क नी असं एवढं काय वाटत नाय.
आ हा हां.
हम्म म्हणजे सवय होत्या नाही माणसाचे. त्याचे नंतर नंतर ते . हम्म मग आणि काय? हम्म.
नाचना आणि भात
नाही नाही. भाताचा जरा लवकर असतंय नाचना जरा वेळाला लावलं तर म्हणजे जून महिन्यात त भात तर तर वैगनच करत्या.
हा.
तर भात जरा लवकर लावत्या.
हा.
ने भात रोपाचा झालं क नी मग माळ जा भा नाचण मांडत्यात. पहिला रॉप लावत्या चिखलातली आणि मग अस च भात मांडतेला की नी ते भात मांडून घेत्या आणि नं त्यांना शेवटला नाचणाल्या लावत्यात.
कोकणात गहूं नसतोय काय हो?
नाय गहूं नसतोय.
नसते का.
गहूं करीत नाहीत तिकडं गहूं म्हणजे पाखरवी राखत नाहीत आणि त्या भागात येत नाही. व्यवस्थित हम्म. तिथं पा पाणी जास्त असल्यामु उन्हाळय उन्हाच्या ठिकाणी गहूं जास्त येते.
तिकडे लालच माती का असते हो?
तिकडे माती लालच आहे ते भागानुसार आहे ना.
हा हा हा.
त्याने ऊ ऊ गहूं ऊन जिथे ऊन जास्ती असते पाऊस सोचत नाही गव्हाला.
हा.
ऊना ऊन लागते जास्ती.
ऊन लागते. काय हा हा.
हा उन्हाच्या ठिकाणी येते.
आ हा.
त्यामुळा हा हा. मग
ह
तुमच्या इकडे काय पिकतंय ऊस?
आमच्याकडे ऊस असतोय, शेंगा असत्यात. सोयाबीन अ कोण माळवं कोबीज, टॅमॅटो
हं हं हं. हं हं.
ते उन्हाळी शेंगा असत्यात, पावसाळी पण ऋतूनुसार लावत्यात. मक्का
हं.
असते आमच्याकडं.
आमच्याकडं पाऊस जरा कमी असतोय तुमच्यापेक्षा.
हाय हां हां, तेव्हा गालबोचणी बरं चालतंय, तुम्ही इतकं संग दहा मिनिटं बोलल्याबद्दल आता माझं टायमिंग संपत आलंय आभारी आहे.
आम आम्हीपण आभारी आहोत तुमचे. चालेल ठेवू?